हॅलो? काय नाये बसलोय.
हम्म.
अं?
नाई नाय, आली जाऊन दवखान्यातुन.
काय म्हणलं?
काय नाई पंदरा दिवसाच्या दिल्यात गोळ्या. पंदरा दिवसांन या म्हणल्यात.
हम्म, अकरा वाजता. इथच बारा वाजताय, ह्म.
हॅलो? पंधरा दिवसांनी या म्हंटल्यात.
काय बोलले असेन की तेच्यावर विषय.
चेक केलं बरं का, गेलं की चेक केलं मॅमनी. तर पहिल्यांदा तर म्हटल्या की, गांठ नाही म्हणून. त्यांना मी ते फाईल दाखवली, आपण ते पहिल्यांदाची फाईल चेक केलती ना?
हम्म.
त्या फाईल दाखवल्या.
हम्म.
मग ते फाईल दाखवले मग मला नेट नास कसच केलं तर मग म्हणल्या. काय नाई म्हणल्या भिण्यासारखं. पंधरा दिवस तरी पण एकदा गोळ्या खा म्हणल्या. अजून पंधरा दिवसानी या मग सोनोग्राफी करू.
पंधरा दिवसांनी?
हां पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल्यात, पंधरा दिवस
त्याच्या आता राहिलं तर?
राहिलंत मग नाही करायची गरज काई.
हम्म.
हम्म.
ते दाबून बघितलं का?
हो चेक करून बघितलं.
हम्म, दोन्ही केलं का एक केलं?
एक केलं म मला तर तस काही वाट नाय भीण्यासारखं तर नाही काय वाटत, पण तरी पण एक दा म्हटलं की पंधरा दिवस बघतो काय होतय, मग पंधरा दिवसानी आपण दुसरीकडे सोनोग्राफी करू. जिथे केली तिथ नको, दुसरी कड करू.
हं.
गेल्या वेळेस आपण जे सोनोग्राफी केलती का नाय, ती एकवीस सात -दोन हजार पंचवीस ला, केली. आणि आज दवाखान्यात गेल तो, वीस सात दोन हजार पंचवीस सव्वीस ला
ईई.
बरोबर एका वर्षाने धुकाया लागलं बरोबर
ह्म. ह्म. त्याला काय म्हणली का नाही?
हम्. काय माहिती नाही बोलतंतीया तस काय? हम्म.
मग ते कशा मुळे दखते म्हण काय का कारण काय?
मी त्यांना म्हणले की कशामुळे दुख का, नाही म्हणली तू जास्त लक्ष नको दू त्याच्यात त्याला इग्नोर कर.
आम्ही तुम्हाला सांगितलेलं तर मी आहे एकट्या कुठ आमचं
तिथं दुखतय ना?
दुखतय त्या लक्ष द्यायं नसतय आम्ही तुम्हाला हजार बर्या म्हणलंय पण तुम्ही ऐकत नाही आमचं ना?
हम्म. आताु काय होते पंधरा दिवस पंधरा दिवसांनी बगायला येत.
हं.
ते हातालाात गाठ लागते त्यांना पण लागली.
ते घाठ म ज ते मास कड ज अस घाट
पाण्याची गाठ आता त्या मॅडमने सांगितलं नाही व आपल्याला पाण्याची गाठ आहे म्हणून
हो की पण दोन्ही ह्याला लागतय ते
हच्छ.
मास काांडाय त्याच्यात मास काांडते तर आपले किती मास इकडे किडत सरतेय.
हो.
त्यामुळे ते ते जे होणार आहे ते दोन्ही खेल् ज मासखंड असं दिसतय.
हम्म.
हम्म. हा.. का म्ह ते बघ बाहेर येवून.
काय म्हणता.
हा.
काय म्हणला?
ह पैसे सोले वाटत म्हणतेय डॉक्टरन विचारते.
माझ्या अकाउंट वर
आ.
ते काय ते आता विचाराच होते.
तुबरा दिलता काय माझा?
काय माहिती?
हम्म.
ते आता.. फोन केल्या म्हता डॉक्टर
हम्म हम्म हम्म म आओ पैशे आणायला गेले काय विचारते ते
काय माइत. नाही म्हणले सुोल्लंता काही झाते.
हम् हम.
हम्म. मग काय म्हणले ते म्हणले नाही का एक एक मोठ एक बारीक दिसत.
हा बघितल्या होतनी त्या म्हणले की हाय म्हणून बघूयात. म्हणल्यावर काय होतय तस.
हा.
काय होतेय बगुन म सांगते म्हणले मग आपण बघूयात म्हणले म पणदरा दिवसांनी पंदरा दिवस करामनल एकदा
हां
गोळ्यांचा कोर्स म बगूया पंधरा दिवसांन आता ते दिदीला केलता की फोन गोळ्यांसाठी दीदी म्हणली की एकच गोळी हाय त्यातली दुसरी गोळी नाय मागावती आणि मग ये न्यायला
केवडयाच्या हुत्या त्या विचारलं का?
नाही ती देती ती गोळ्यांचे माझं पैसे द्यायचं
म्हजे
हो कि पण त्याचे पैसे द्यावचं लागतेन की
नाइ ओ
का तिच्या घरचं हाय वय ती?
ति तिच्या हेच्यातनं दिती
आ
तिज्या हेज्यातन दिती
म तिच्या पगारातन कट होत नाही व्हय अन् मग
हुतूय की मग बगू तरी काय होतय? तुम्ही गेला ना गाडी सोडवायला मग तवा घेऊन या वाटलस तर
हा
गाडी सोडवायला मलाचं जावं लागणार तुमाला कुटलं झालं
बघू काय म्हणत्यात ते फोन येण्यावर आहे फोन आला तर मग ठीक आहे नाय आला तर मंग काय करता येत नाइ
फोन करावा लागंन ते स्वतःचं कसे करत्याल तशी त्यांना काय लक्षात राहतय व्हय एवढं
नाइ ते मॅनेजर म्हणलाय की मी फोन करतो म्हणल तुम्हाला म्हणलं आली की बाहेरी यो म्हणला फोन करा म्हणला
हा पण किती गाड्या येत्यात त्यांच्या काय लक्षात राहणार हाय
म मला फोन करा म्हणालाय की ते दोन दिवसानी
आ दोन दिवसांनी करायचं
हम्म उदा दोन दिवस थांबायचं बुदवारी किंवा मंगळवारी करायचा फोन दुपारने
हाय काय वायरिंग शिल्लक म म हे करायच
आणूनच जावं लागंल
आ
पियुला शाळेतनं आणल्यावर मगच जावं लागेल गाडी घेऊन तसं तर नाइ जाता येणार
हम्म तिला आणून तिला कुठे ठेवणार आहे
घरी असले मम्मी घरी असली कि तिथं तुमच्याकडे द्यायचं नाहीतर नाहीतर मग तुम्ही जावा घेऊन मी पिऊला आणलं की तुम्हाला फोन करते मग गाडी म गाडी घेऊन जावा
काय झालं?
पिहू ला शाळेतनं आणलं की मग फोन करती तुम्हाला तुम्ही घेऊन जावा गाडी मी आज खरं केलंय परत आर्यनच्या ह्याला पण जायचंय मग नाही तुम्हाला सूट्टी सारखं सारखं ती
काय काय?
आता तुम्ही आज पण सुट्टी घेतलीया परत आर्यनच्या ह्याला पण जायचंय ना तुम्हाला एक दिवस
हम्
मग इतक्या नाही सुट्टी देणार ना तीं
मी आज बळबळ ते काय ते ड्रायव्हरचा फोन येतोय. काय झालंय? काय नाही, काय माहिती आता?
हम.
करता येते मला न ते मिस्कॉल पडले त्यासाठी बघावं लागेल काय म काय झालय? काय नाही? आलंय का नाही?
नाहीत देणार मग ते सुट्टे.
सकाळी म्हणत होत. जाव म्हणल. लई राडा होतोय म्हणला. त्यांला सांगितलं अस असंय म्हणून ते गप बसले. नाहीतर - ते लई हे कालवा करत्यात ते.
मलाबी कोणाचे तरी फोन येत होते.
आ?
तुम्ही ये लागलाय कुणाचा फोन
कुड?
काय नंबर ए?
आठ्ठयाणव काय तरी होता स्टार्टिंगला.
शेवट किती?
नाही बघितलं.
हम्.
हम्म.
बघू आता काय होतय? काय नाही? असं बसवायचं आहे.
हम.
काय
कशाचे?
कुठे?
हा?
रिप्ले असेल बघ याच्यानन्तर.
काही गावात नेई सोडायच्या. गावातुन गावात नाही एस टी ने जाईन कि मी.
हम्.
आं? हा. म्हणजे काही अडचणी येत नाहीये. टायमिंग नाही. साडेसातला. तरी आठ साडेआठ पर्यंत घरी येतंय. मग गावात.
काल पासनं कुठं
आं?
कालपासन कुठं नाहीत.
त्यांच्या जवळच आहे म्हणला. मग काय माहिती आता? मग कुठं आहे? मला बी नाही माहित.
गेल्यावरच कळेल तुम्हाला कुठं आहे आणि कुठं नाही ते. गेल्यावरच कळेल म्हणलं.
हा. गेल्यावरच कळल का कुठे आहे? न कुठे नाही ते. नाही कळत. हम्.
गेला बघा. आपल्या
हम.